हां हा नमस्ते. काय बोलता मग, गणपती
हो गणपतीमध्ये सांग ना तुमच्याकडं, म्हणजे काय असत ते.
पिटोरी म्हणजे गौरी असते ना.
नाही बघ आता आमच्याकडे सिटीमध्ये असतं पण आमच्याकडे नाही गावा हिकडं नसत पण ऐकलेलं ते खूप कराव लागत म्हणजे मिठाई वगैरे.
नाही असं काही नाही, फळ वगैरे ते ठेव ते ववस तुम्ही सूप नाही तुमच्याकडे ववसतं अस. सूप वगैरे ववसतात, आमच्या इकडे असतं म्हणजे ववसा देतात. लग्नाच्या आधी, कोणा कोणाला लग्ना च्यााआधी पण देतात कोणाकोणाला लग्न झा लग्न झाल्यावर पण देतात, पण मला माझ्या मम्मीने दिला ववसा. तीन वर्षं झाली ववशाला हां म्हणजे दरवर्षी ववसा ववसायचं असतं आणि
काय असतं म्हणजे, असं काही हे असतं का.
काय नाही परंपरा, हां हां परंपरा असते ती म्हणजे हां तर ते मं म्हणजे असं प्रत्येयं मामा, मामांना द्यायचं असं सर्व. मामा, मावशी, आत्या, काकी असं. सगळ्यांना द्यायचं तर मग माझी कि किती सुप होती, सात सुप होती काहीतरी. एक मामाला दिला, सात नाही का पाच होती काहीतरी, एक मामाला दिला. एक त्या मामाला दुबईवाला आहे ना, तो पण आला होता तर त्याला एक दिला. तो एक. आणि म्हणजे बारका मामा आणि मोठा मामा त्यांना एकच दिला मी. आणि तो दुबईवाला एक, अजून मावशीला, काकींना आणि कोणाला तरी दिला.
पण त्यात काय असतं ते सूप म्हणता तुम्ही का
सुप हा त्याच्यात सर्व फळं असतात अशी, अननस असतो म्हणजे आपली सगळी फळं असतात ना. आंबा हा फ्रुट्स फ्रुट्स, हां सर्व हां फ्रूट्स परत ते काय हां तसेच फ्रूट्सच असतात सर्व. ते एक ववसा असतो म्हण जे हां ववसतात, आणि म्हणजे दरवर्षी एक म्हणजे आता मला पहिलाच वावसा दिलेला ना पहिलाच वावसा माझा पाच सुप होती. आणि दरवर्षी ववसतं न राहते कोणाला नसतं द्यायचं. फक्त एक वर्षीच द्यायचं असतं जेव्हा पहिला ववसा असतो तेव्हाच सगळ्यांना द्यायचा असतो. तो म्हणजे असं आणि नंतर नाही कोणाला द्यायचा नंतर फक्त गौरीचे ते सूप वसून यायचं अस आपण ओटी कशी भरतो
हो हो हो.
हा तसं ववस्था तो असं म्हणजे खाली वर करून असं
हा हा ह आमच्याकडे मला नाही माहिती करतात की नाही.
हां हां.
हा हा मग ते आमच्याकडे ना मी एकदा मावशी आहेत ना एक त्यांनी बोलवलेलं ईकड शेतीतल अशा थोड्या ओळखीच्याच आहेत मग ते त्यांनी छान ते गौऱ्यांना साडी वगैरे अलं
हा तसंच तसंच
हा आणि मग त्याच्यात मेथीची भाजी आणि त्याच नैवेद्य असतं वाटतं. इकडे आमच्याकडे मग अशी त्यांनी बरीच हा मेथीचीच
आमच्या इकडे मेथीची नसते म्हणजे अशी हा ती कशीतरी भाजी येते. तिचं नाव मी उद्या सांगेन तुम्हाला आता मला आठवत नाही आणि असं सर्व मिक्स करतात त्याच्यात बिरडा असतो सर्व म्हणजे भाज्या असं मिक्स करतात त्यात कडधान्य मस्त लागते भेंडी वगैरे असं मिक्स भाजी असते ती आणि भाकरी अस ते भाकरी ती भाजी ना म्हणजे असं जास्त नाही करत ते थोडी थोडीच करतात पण सगळ्यांना देतात अशी थोडी थोडी नैवेद्य म्हणून. प्रसाद म्हणून अस.
ओके आणि ना मग त्याच म स्वीट म्हणजे मिठाई वगैरे बरच बनवतात ते फळ वगैरे नाय का आणि ते जेवण पण असत त्यांच्याकडे ह आमच्याकडे बनवतात असं म्हणजे लाडू चकली फराळ दिवाळीला जो बनवतो ना आपण फराळ तसं सगळं बनवतात तिकडे.
हा हा नाय इकडे नाय इथे फक्त तर काय इथं काय नसत एवढा फक्त आपल्याला स्वीट्स वगैरे येतात ते स्वीट्स थोडेशे आणतात. नंतर म ते हे करतात. घेऊन येतात ना पाया वगैरे प प पडायला येतात ते
हो.
म असे खेल वगैरे असतात.
मग मग गौऱ्या गेल्यानंतर ते तुमच्याकडे हा खेळ वगैरे असतात. क गौराई बसल्यावर असतात ना ते काय तरी
हो डा डान्स करतात असंच गाणं वगैरे बोलतात असं बोलतात ये हा हा हो मज्जा येते आणि ना बारा वाजले ना की मग नंतर देवी येते कोणाच्या तरी म्हणजे एक आजी आहे त्यांच्या अंगात येते देवी दरवर्षी येते.
हो हो हो.
आणि माझी मावशी असली ना ती पण देव खेळते ना मग तिच्या पण देवी येते परत मावशीच्या पोस्ट पोरीच्या पण देवी येत्या देवी येत्या अंगात आणि ती मग ची खरी देवी अस म्हणजे ती अशी नाव सांगते का मी त्याला विचारतात ना को काय पाहिजे तुला म्हणजे कुठली नाव सांग देवीचा तर ती सांगते.
हो हो हो.
असं जाम मज्जा येते आणि असं बोलतात देवी म्हणजे ती खालून म्हणजे आमच्या इथं वरचोली पण आहे आणि खाच खालचवली पण आहे. पण ती आधी तिकडे नाच पहिले इकडे येते. अ म्हणजे त्यांचे तर पण देवे असते जे खालीलीिहन येतं ना ती आजी त्यांची ईथ पण देवी असते. पहिले ती वरती येते कारण वरती चांगलंच हे असतं ना म्हणजे वरती येते. ती मग आम्ही गाणं बोलतो असं येत काय येई देवी नाही ये गौरी ये गौरी नाचत ये असं गाणं बोलतो
भारी गते ते आम्ही मिस करतो बर का ते गौराईचे खेळ वगैरे माझी एक मावशी आहे मुंबईला मावशी म्हणजे मानलेली आहे आमची. तर ती तिला सिंधुदुर्गला दिलेली आहे पण ती गणपती गौरी गणपती हा कस दहा दिवस ते तिकडे गावीच असत मग त्यांचे स्टेटस फोटो वगैरे आ मी बघत असते. म छान वाटत ते खूप असं नऊवारी साडी वगैरे घालून नाही का खूप वेगवेगळे खेळ खेळतात छान वाटतं ते.
वगैरे मालणी ते काय म्हणते नवरात्री असते ना आमच्या इथ.
हम्म हम्म.
सगळ्या पोरी अशा म्हणजे अ लगोरी खेळतात मालणी असतात बघा ते ते मला काय माहिती नाही मला तू गेमच येत नाही नाही दांड्या नाही माळणी असं कॉल माग तात परत ते मालणी खेळतात. त्या परत अ फनी दे काय फनीचा गेम असत तो एक कुठला तरी.
हा हा ते एवढं नाही सांगत ना आमच्याकडे नवरात्री तर दांड्याच असतात गाण्यांवर नाही दांड्या खेळायच्या वगैरे
हो ऑर्केस्ट्रा वगैरे असतो आमच्या इथ
हम्म हा हा नाही आमच्याकडे दहा दिवस दांड्या आणि जेवण असत संध्याकाळी देवाच्या देवीच्या तिथे हा.
इकडे ना मग नवरात्री झाले ना नऊ दिवस. का नवव्या दिवशी पालखी असते.
हम्म हम् ह तुम्ही देवीला जास्त मानता ना ते एकविरा देवीच वगैरे
तर हे आहे देवी आहे ती म्हणजे एकविराईची देवी आहे ना ती
हो.
ती आहे भवानी आई म्हणजे तिझी बहीण असा. हा एकविरा आईच्या बहिणी आहेत. मग ते एकविरायची पण स्टोरी आहे म्हणजे एकविराई ना आधी आग्राऊ आग्रावला होती तर तिला ना तिथे स्थान नाही भेटलं म्हणजे असं तिला तिजा देऊल नाही भेटला ना तर मग तिला सांगितलं तिजी आणि एक च चौलला एक शीतला देवी आहे ती पण एकविराईची बहीणच आहे अजून भावानी आई पण ऐकवीरा आईची देवी आहे सॉरी बहीण आहे. अजून अजून एक देवी आहे कुठली तरी अशीच म्हणजे तर ना ती आग्रवला पण एक देवी आहे कुठली तरी तिचं नाव नाही माहिती तर एकविरा आई आधी आग्रवला हो ती तर ती तिला सांगितला शीतला देवीनी का तू जाऊन कारल्याला जा बोलते. म्हणजे असं आधीचे हा कारल्याला जा तर ती अ पहिले आग्रावरून गेली एकवीरा आईने शित तला देवीची ते गेली का मला बोलते अ म्हणजे माझं मला पण माझं मंदिर पाहिजे तुला कसं तुझं मंदिर भेट ला तसं मला पण स्थान म्हणजे असं मंदिर पाहिजे तिथं तर मग तिला सांगितलं का तू कारल्याला जा. तर मग ती एकविरा आई चालत चालत कारल्याला गेली आणि हे पोरं चालत जातात ना आता. आऊ एकविरा आईची पालखी असली की तर त्यांना ना ए कविरा आईचा म्हणजे मंदिर आधी तिथं डोंगरात बांधलेला पण तिथं तिथून ती तिला वाटला तिला तो पटला नाही मग ती कारल्याला गेली होती तिकडे असं लोनावल्यात. कारल्याला गेली ती आणि ते एकविरा आईचे ठळसे पण आहेत पायाचे.
अरे वाह काय जायला पाहिजे असं म्हणजे खरंच बघायला त्याला
डोंगरात ठस्से आहेत हो मोठे मोठे अशे. नाही आमच्या गावातली पोरं जातात ना ते म्हणजे पालखी असली ना का दोन दिवस सादि निघतात घरून चालत जायला लागतं ना हो ब हो चालत जातात पूर्ण आणि मग ते ते हो ते बोललेले म्हणजे त्यांनी ना म असं एकविरा आईचं मंदिर पण दाखवलं म्हणजे आधी एकविरा आई तिथे होती पण तिला ते पटली पटली नाही जागा तर म ती इथे गेली अ ते पाच पांडव बोलतात ना त्यांनी तो मंदिर एकवीरा आईला बांधून दिला आणि म ती तिथे प्रकट झाली असं हा खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे असंच नाही ते पाच पांडव होते ना आदी त्यांनी एकवीरा द्यायला मंदिर बांधला तिथे आणि मग ती तिथेच प्रकट झाली आणि ती तिथेच आहे आता.
अच्छा.
हा परत ती महाऋषि पण एक देवी आहे ती पण ती पण इकडेच कुठे तरी होती तिझं काय वरदं काय कुठलीतरी वालन कोंडी आहे बघा तो वालण कोंडी महाड
वा हा हा हा.
हा ती पण देवी म्हणजे प्रकट होते असं. हा कोंडी वालन कोंडी तिथे ना बालक असतात हा. बालक असतात तिथे असं म्हणजे आता तुम्ही कॉल करणार आहेत मला?
हा हा हा.
मग त्यावर सांगते.
हो हो हो हो
मग ते तिथं म्हणजे ती तिथं चालत गेली अशी आणि नंतर तर मग तिला सांगितलं की तू इथेच प्र प्रकट हो म्हणजे तिजे असे तिज असं मंदिर नाही बांधलाय असच हे म्हणजे मांडव घातलाय हा अशा हाशा शेड मध्ये तिला हे केलं म्हणजे असं ती चालत गेली ना तिथून हा. चालेल मग तुम्ही कॉल करा मला आता हो चालेल हा चला.
हो हो